हॅलो
हॅलो
हा येते ना आवाज.
हो येत आहे येत आहे येत आहे.
हम्म हम्म.
हम्मं.
तेच म्हटलं कुठे गेलती तुम्ही तिकडं?
कुठं?
कुठे गेलते ना ते काल शिर्डीला.
हो हो हो.
गेल ते का शि काय काय पाहिलं शिर्डीला?
सिर्डीला ते अ महाराज जिथं बसत होते जिथं त्यांनी चूल वगैरे पेटवली होती.
हा हा.
हं. तिथं ते बघितलं त्यांची समाधी बघितली.
अच्छा
हो आणि ते त्या मातीच्या हो तिथे पण वॉटर पार्क आहे आणि तिथे एक
गेलते तुम्ही तिथं फोटो विटो पाहिले छान आले फोटो.
हो का?
हो. मस्त फिरायला लागले तुम्ही तर हम्म.
हा कुठं घराघरात बसाव जा कुठ तरी.
हम्म त्या दिवशी मी पाहिला तुमचा ते असा हेलिकॉप्टर मधून जातना दिसली मला बाप रे म्हटलं व्हिडिओ इतका बरीस केतू
ह हेलिकॉप्टर मध्ये कुठे बसाव माहि एरी काढला होता तो फो
मी म्हटलंम अ
फेरीच काडलाय तो फोटो.
मला वाटलं मामानेच बनवलं काय?
हो ते पण आहे नाही बनवते ना तो.
हा पण असं वाटत होत खरच बसल्या काय की तुम्ही.
हो ना ते तरच वाटते. मागे विनून ते राजेश्वरीचा फोटो काढला ना सजलचा काश्मीर मध्ये गेले.
हो ना त्याच्यामध्ये पण खरं वाटत होतं नाही का बरं तिकडे गेलो ते.
हो हो.
हम्म नाही पण तुम्ही काल शिर्डीला हिले एढं भारी वाटत होत थंडगार वातावरण ते.
छान वाटते असं वाटते या वातावरणात फिरायला जाात पण ते कुठं कुठं रस्ते घसते. पण काय नुकसान होते ना. न द्यायले पुूरं राहते भीती वाटते जायची पण.
हा तेच ना आता तुम्ही जाऊन
चिखलदरा वगैरे खूप छान वाटते यावेळेस जायला मुक्तागिरी मुक्तागिरीचा आता धबधबा इतका मोठा आहे खूटच नाही. आणि ते त्याच्या बाजूला असा पूल आहे ना बांधलेला म्हणजे असं. जस आपण एखाद्या बाल्कनीत कसं उभं राहतो. त्या कठड्यावर बांधलेलं आहे ना ते. बालकनी टई कभारी दिसते खूपच. आणि इतकं मस्त वातावरण आहे तिकडचं मुक्तागिरीचं
हो का तुम्ही गेल ते म्हणे बघायला.
आता मी येने गेली होती ते अ माझा मऊ वहिनी, हा सजन लहान होता तेव्हा ह तेव्हा गेले होते. हो कोणाचा हम्मम
खूप दिवस झाले पण जाऊन नाही का.
हा वहिणीचा फोन होता आता कट केला.
अ का खूप दिवस झाले पण तिकड जाऊन तुम्हाला.
हो आता मागच्या वर्षी द्वारकेला गेलतो आम्ही. सोमनाथ ला अ ते दत्तात्रयाच गिरनार पर्वत.
हो का अरे आपण गेलो होतो तेव्हा कसं भारी होतं ते गिरणार.
हो हो हो.
हा पण बरं तुम्ही चढल्या बापा एवढं लांब लचक.
तुझ गाय पण झाली होती न. बरोबर चालली गेली हा. हो ना
हम्म.
अ मि नाल का तई मी त अर्ध्या म थकली होती अलकात म्हटलं चला वास काय ग म्ह इतक्या दूरपर्यंत, तली म्हण ना आ तर थोड्यासाठी कशाला म्हणे.
हम्म हम्.
गेल्यावर की नाही दातात्रला पाहिल्यावर असं डोळ्यात पाणी आलं, नाहीटलं देव नशिबच म्हणावं लागते विनून ते बरी आयडिया दिली. त्या सौराष्ट्रच्या अलीकडे म्ह उतरा म्हणे दोन- म्हणजे दोन गाव आधी. ते गाव होतं जुनागड तिथं म्हणून ते पाहिल्या तरी गेलं बाई. आणि आ जाऊन आल्यावर त्याचं इतकं महत्व आहे बा- ते गिरनार पर्वताचं दत्र दत्तात्रय तिथं रोज येतात.
आल्यानंतर आलं की कि तीर-
हो ना मग तेच तर म्हटलं पुन तीथ मच् चंद्र नागे. ते गोरक्ष ना त्यांच्या, त्यांनी किती तप केलेले आहेत ते गिरणार पर्वतावर.
हो न. ते एकच पर्वत तीन तीन पर्वत हो पर्वत होते ना तिथं हम्म
आणि आपण तर खाली उतरलोही नाही फक्त ते माताचं मंदिर पायन बघ
होय त्याच्या खाली अजून एक होतं म्हणे तिथं कायतरी,
ते ते जैनाचं आहे म्हणते
जैनाच नाय माहिती खाली आत पण कायतरी होते म्हणे तिंथ
हो हो होतय ना, पण आपला आपल्या रोपे मध्ये यायचं होतं ना वापस हा म्हणून काही गेलो नाही आपण तिकडे.
हम्म
हो ते नागेश्वर मंदिराकडे जाताना ज्योतिलिंग महादेवाचे ज्योतर्लिंगकडे जाताना किती कमळ- किती ना लागले होते रस्त्यान- हो ना मंग खूपच छान छान होते. आपण येताना गेलतो ना तिकड नागेश्वरला-
मधुराने तोडले होते.
हो होय.
फुलं
मधुरा नी तोडलं होत पण छान वाटत होता. आता असं जाव वाटत कुठ तरी तुमच्याकडे अस नाय का कोणी म्हणजे. जायचं असल कुठ तर मिळूनचं - पण जायच सुट्टीत मग जाऊ आपण एक
ह जाऊन आता मला वाट आपला ते हे स्पॉट राहिला फक्त आता वरचा- वृंदावनचा
रुंदावून राहिलं माझा हाय ना बरसाना.
बरसा ना बरसा ना हा खाटू श्याम एक बघण्यासारखा आता. बरेच जण चालले बाप्पा खाटू श्यामला त्या हम्म्म
रिंगस ला उतराय लागते डायरेक्ट रिंगस गाडी आहे इथून.
हो का रिंगस
हो रिंगस ला उतरा लागतय मग. गाडी करून काय ऑटो करून जावं लागतय.
हाव का. हम्म चागलं हाय लांबच्या लांब बर सध्या
हर्षू जाऊन आला ना
खाटू शामला का
हो जानेवारी महिन्यातच गेला होता तो.
हो या नवीन वर्षाचा का?
हो हो जाऊन आला त्यांनी मूर्ती वगैरे आणली.
हो का.
हो आणि ते सावरि शेटले गेलता चितोडगड बघितला. चित्तोडगड ते पद्मावतीच्या ते हो हो पद्मावतीचा राजस्थानला हाय ना
हो राजस्थान येत का.
हो.
हा मला वाटत तगुजरात मध्ये आहे वाटते ना ते
गुजरातमध्ये आपलं हे येते सौराष्ट्रात ते द्वारका ते त.
हा हा. मराठी सोमनाथ तिकडेच येते वाटत हम्म कि तोडगोड का. आपण घेतो का.
नाही नाही आपण गेलोच नाही ना तिकडे.
हम्म हम् ते चित्डगड मुला. कस का हो ते महिमा सोबत जायचं ना.
हो.
हम्म चांगलं होतं पण तुमचं जाणं झालं असतं.
जाणं झालं असत होऊन गेल असत. आधी का आता कधी बोलावते देवी काय नाहीत मला.
हां हां.
हॅलो.
यनरम हा. म्हणून स्पीड कमी गेली नाही नाही ते जेव चालू होते.
हो का हा हा. त्यानंतर तुझ्या सासूबाई गेल्या असतील शाळेत.
आणि आल्या त्या बारा वाजेकडन. आठते वार असते हो सकाळची शाळा. झाली का शाळा, अ नाही सकाळी अस त्यां सात वाजता. असं आतला झालं की येतात मग घडी एक पर्यंत. मग आता वरील चालू आहे शूट वगैरे हा.
हा बॅचेस चालू राहत असते.
हो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पण.
हो का मग ट्युशनची वेगळी रूम आहे का केलेली.
नाही त्यां वेगळां आहे ना बिल्डिंगच आहे त्यांची वेगळी सजा.
हो का म्हणजे घरापासून थोडस दूरवर आहे.
हा दोन-दोन आहेत.
हो का.
हा.
कोणत्या कोणत्या वर्गाला शिकवतात ग म्हते? म्हणजे ट्युशन कोणत्या. कोणत्या वर्गाचे?
ट्युशन म्हणजे ते डिप्लोमा असतात न त्याच. ते ते इंजिनिअरिंग चे डिप्लोमा असतात ना. ते ते करतात ते हा. हा.
झेड डबल परीक्षा राहतात त्याची ते. त्याची बॅचेस घेतात ते हो का.
हम्म. त्यांच्यामध्ये. ते, इंजिनिअरिंगच हे सांगतात ते. क्लासेसमध्ये‌.
हो का.
हम्म चांगलं तस एकदम म्हणजे बरेच विद्यार्थी.
हो ना. मला वाटलं आठवी नववी दहावी सायन्स
नाही ते नाही नाही
हो ना
ते इंजिनिअरिंग चे विद्यार्थी मोठे असतात ना क्यामध्ये बरेच आहेत विद्यार्थी पुूर्ण महाराष्ट्रातून असतात ना.
हो हो हो हो त्यांचे बॅचेस घेत आहेत काही चांगलं. हो मला मला एवढं काहीच माहित नवतं ना ग.
हा प छान आहे आता सध्या कसं. अह आता नवीन बॅचेस सुरू झाल्या त्यांच्या आणि गव्हर्नमेंटच्या जे एक्झाम्स अस घेतात आरडी वगैरे हे पण सुरु केलं त्यांनी हम्म
घरापासून असं जवळच अशेल ना
हा दोन क्लास आहेत त्यांचे एक घराजवळ आहे आणि घरा थोडस लांब आहे पंधरा दहा मिनट लाग तसं मग जायला
होय का
हा.
मग घराजळच आहे ते स्वतःच्याच फ्लॅट मध्ये आहे का?
अं नाही ते सगळं दोन्ही भाड्यान हा हा मोठे स्पेस आहेत
हो ना.
हम्म.
ते ते त्यांच्यासाठी मोठीच जागा पाहिजे
हो जसं की आपली इथे क्लाक कसा राहते तसं आहे ते ते तीन चार क्लास मुळे हम्म
मग त्या ठिकाणी हा ते तुझे मिस्टरच एकटे करतात की त्यांच्यासोबत अजून कोणी राहतात?
अ सोबतच का जवळपास आहेत पस्तीस एक लोक
हो का.
हा.
मग चांगलं आहे म
हम्म.
ते चांगले राहतात पण बॅचेस
हा.
हम्म आता हर्षदचे फायनल झालेलं आहे पुढे काय करते काय माहिती हो ना
फायनल
बी ए फायनल झालेला आहे तो
हो का कशामध्ये इच्छा आहे त्यांची करायची आता?
तो शिकतच नाही म्हणते पुढे बिझनेस करतो म्हणते
हो का.
हो आता नाही शिकत म्हणतो पुढे
हम्म हम्म.
आता या वर्ष अजून तर ना ग्रॅज्युएशनची ते ते मार्कलिस्ट यायचीच आहे हातात आता ते या महिन्यात दिली तर, नाहीये नाही म आता डिग्री आहे ना तर
डिग्री ते का वर्षाने येते ना
नाही ग हो पण मग ते टी सी टी सी वगैरे देत असतील ना म ॲडमिशन